हॅलो
हॅलो हॅलो ताई आवाज येतो?
हो हो येतोय.
बोला काही चाललं झालं का चहा पाणी अ नाही अजून आता आराम वगैरे झाला. हो ना.
हा.
काय नाय बघू म्हटलं ताईना फोन लावून फोन लावला काय मग आज काय रेसिपी होती जेवणात.
आज पुरणपोळी केली होती आई न
आज पूरणाची ची पोळी वा वा आज का आज काय कार्यक्रम होता का? सहज असच कार्यक्रम वगैरे काय नाय अस हं हं आंबे होते ना जरा हा हा हा आता आंब्याचा सीजन ये. हा थोडेशे आता संपत आलेत. हो हा झाली का उदया पण आहे ना वट पौर्णिमा हा वट पौर्णिमा झाली का वट पौर्णिमेची तयारी हा चालू आहे चालू हाय का? साडी वगैरे घेतली हो घेतली घेतली ना.
आ हा
कुठली काटपदराची घेतली का? अ हो काठपदरचीचं घेतली अहं मी पण साडी थोडी पैठणी टाईप
हा
हा मग काय असा हा सण कसा वेगाच अस तो ना ही त्याच्यामुळे मी पण साडी घेतली काठापदराची घालतात ना हो पूजेला हम् पूजेला मी पण साडी घेतली ब्लाऊज वगैरे टाक ला शिवायला आता थोड्या वेळाने घेऊन येईन. हो इथ आमच्या गावातच शिवतात हो ना
हा
पण आता म्हटलं थोड्यावेळानी चहा पाणी झाला का जाऊ ब्लाऊज पण घेऊन येऊ साडी पण घेऊन येऊ. परत उद्यासाठी पूजेच साहित्य पण आणावं लागेल ना.
हो.
उदया वडाला हो हो तुमच्याकडं कसं से काय काय साहित्य तेच घेऊन जातात. आमच्याकडे ना पूजेची ती पुडी असते त्याच्यामध्ये बांगड्या परत खारिक खोब बरं खारीक खोबरं आणि असा दोरा असतो. दोऱ्याचापण रिळ असतो.
पूजे
ेा त आणि मग आप वडाला ज बांधतो ना आम्ही काय करतो तो छोटा रेळ नाही घेत मोठा रेळ घेतो कारण छोटा रेळ आहे ना लगेच सात प्रदक्षिणा होत्यात मोठा घेतला ना हम्म त्याच्यामुळे मग मोठंच घेतो आम्ही जर आता उद्या पूजेची तयारी आंबी घ त तिथं पूजेला गेलं का पूजा झाली सात सवासिणीला हळदी खको द्यायचचा त्यांच्या ओटीमध्ये आंबे आंब्याच फळ टाकायचं प्रत्येक सात जणी त्याच्यामध्ये हळ देूक द्यायच म उ दे्याऊ त हा मग तुम्ही उद्या उपास लगेच सोडता खाल्यावर क पूर्ण दिवस करता आमच्याकड तसच करुना आलं की उपास सोडता का ेच हो ना माझे क दर महिन्या प त्याच्यामुळे मग आम्ही संध्याकाळी सोडतो संध्याकाळी सोड तो आता उद्या उद्या संध्याकाळी आता उद्या पुरण टाकायचं
हा
उद्या पूर्णा पूर्णाची पोळी
हम्म हो
हो आणि उद्याचाौत्सच वेगळा पौर्णिमेला हेच करतात हो पुराणाच घालतरणा आणि वर्डशॉप वर्डशॉपने एकदा सण असतो तर त्याच्यामुळे मग आणि कुठल्या पणालाही केलं ना सणाला खरां पुरणपोळीच कर ना
हो
हो तुम्ही काय आजच पुरण पोळी खा आ पण संपत आलेत ना हो थवड्या राहियला शि नाता
हा
सीजन थोडा राहील लोन्स वगैरे सी थोडा राल लोणच वगैरे टाक अ हो लोनच पण केलं आहे ना
हम्म मग ते वडील देतात छोट्या छोट्या फोळी
छोटे छोटे फोडी करून आंबेच्या... हा ना... घरीच करताना फोड्या. घराचेच आंबे होते. काही नाही टेन्शन. आम्हीच आता बाजारात. शेतात कुराड- हो का. इथच कार असती ना कुराड. हा.. हा.. कुराडी नं. बारीक ते. कुराडीना देतात छोटे छोटे... हा.. तुम्ही बाळच टाकता का? लोणचं करताना. फोडी का. हा बारीक फोडी. नाही मग ते सुती कपड्यामध्येती कपड्यामध्ये पुसून घ्यायच. हा मीठ आणि हळद लावायच ना.
हो.
मीठ हळद लावून वाळवायच. का पण.. तस वाळवत नाहीत आम्ही तस. नाही- कोरड्या करायच्या चांगल्या खाली वगैरे ठेवून. वाळवत वगैरे नाही तसं. नाही का.
हा.
आता आम्ही कसं करतो. आम्ही पण बा-आमचं कसं घरी नाही कैरी असं. बाजारात- चं आणायचं. हा. कस करता तुम्ही लोणच? बाजारातूनं कैऱ्या घेतो. तिथन पाणी घेऊन जातो आम्ही बाटलीमध्ये. मग तिथं त्यांच्या बा धुवायचा कोरड्या करायचा, तिथ लोक आहे ना त्यांच्या -कडूनच फोडून घेतो. फोडायला पैसे घेतातात. हो वीस रुपये किलो, तीस रुपये किलो. फोडायची. बापरे! किलो जास्त कमी चार किलो पैसे घेता मग फोडून घ्यायचे. हो फोडून घ्यायचं. घरी आणलं ना, मग त्याला मीठ हळद लावायची. आणि थोडा वेळ बांधून ठेवायचं. मग ते पाणी नितळ का.
हम्म. हम्म.
खाली वाळून द्यायचं. पूर्ण सुकल्या ना.. मग आपला मसाला तयार करायचा. ह हो. मसाला तुम्ही अस रेडीमेड घेता का घरी? नाही रेडिमेट घरी घरीच बनवतो आम्ही. लाल मिरचा. हो मोहरी ची डाळ. परत लसूण. आपले लवंगा, बडिशेप. बडीशेप पन टाकता का? हॊ बडीशेप.. आमच्याकड नाही बडशेप नाही टाकत का? अशी जाड मिरची अखड मिरची असतना. कलर चा. मिक्सर मधून काढायचा जाडसर हा. हा. हा. मग तेल आपण तेल तेला हे करतो ना तेलामध्ये सगळा मसाला परतू घ्यायचा जास्त तेलात. भरपूर तेल टाकायचं. एक दीड किलो तेल टाकायचं. त्याच्यामध्ये मसाला हो त्याच्यामध्ये पूर्ण मसाला परतून घ्यायचा आणि नंतर ना. ते मी आपल्या हळद लावलेले असते ना आंब्याला कैरीला.
हो.
तेल आणि ते मसाला पूर्ण गार झाला का.. मग ह्याच्यावर टाकायचा. कैरीचा ह्याचा वर फोडी वर. टाकायचं आणि मग मिक्स करून घ्यायचं चांगलं. चांगलं मिक्स झाल्यानंतर भरणीत भरायचा. नंतर परत वरतून तेल गरम करून घालतात. कमी पडल्या का तेल परत टाकायचं. ते कसं कमी पडलं ना मग ते लोणचं खराब होऊन जात.
हो.
त्यामुळे भरपूरथ वगैरे तून ते बेती सगळं तेला मध्येच चळून टाकतं. मेथी परत मेथी परत काय म्हणता ना लवंगा लवंगा टाकतो काळे मिरे थोडे हो काळे मिरे आखा लसणाच्या पाकळ्या
हा हा.
तुम्ही पण त्या तसच करता आमच्याकडे पण तसच बनवतात फक्त बडशोप ते टाकत नाही. नाही टाकत का बडीशोप पण चव ये त ना. प्रत्येकाची आणि ते तुम्ही हळद मीठ लावून ठेवता ना.
तर ते आम्ही तसं जे उन्हात वाळवत वगैरे नाही. हा हा फोडी धुून फक्त फॅन खाली असं सुकवून घ्यायच्या थोड्या पाणी राह
थोड्या पाणी राहू द्यायचं नाही फक्त त्याच्यात हो ना
हम्म आणि मग तुम्ही तस करताय तसच करतात आम्ही पण
म्ही पण तेल्यामध्ये लसण आणि चांगलं कालून घेतलं का हो म थोडस रात्र असष्ट ठेवता परातीत किंवा घमिल्यात झाकून आणि मग दुसऱ्या दिवशी बरणी बरणीत भराय हा ते आमच्याकडे ते लसण सोललेला असतो ना तर त्याचा ते पा पाचोळा राहिलेला हा तर त्या बरणील्यात त्याची दुरी देत आता असं ह का खराब होऊ नये म्हणून.
हा म्हणजे ते असं पेटवायचं थोडं त्याच्या धुरावरती धरायची भरणी हा आणि मग भराय ते आपण राज
र नाही इकड आमही काय त पूर्ण ये जाण का दुसऱ्या दिवशी ना परत कालवायचं बरनेत भरायचं आणि त्या बरनेला झाकण नाही लावायचं. फक्त कपडा हा कपडा टाकायचं व्हाइट कपडा बांधून ठेय कपडा बांधून मग काही काही ना ते आपल्या याचे पानं हा देच देच व्रत असते ना वेगळे वेगळे लिंबाच पा भरणी वगैरे भर ना हो आणि वरतून ते मोठ्या असं उन्हाळ्यामध्ये जे आपण आणायच ना डेरावर घरी पाण्यासाठी हो हो ते सा मग ते कोरडलेला डेरा जुन्या ह्या त्याच्यात घालायचे आमची आजी वगैरे त्यात खराब नाही होत म
त्याच्यात खराब
त्याच्यात खराब नाही होत आणि मग त्याच्यावरन लिंबाच पाला नसतो आपला लिंबाचा पाला तो लिंबाचा पाला पण टाकतात. का का वरतून ठेवतात आमच्याकड बरणीवर नाही टाकत लिंबाचा पाला ते नाही ना असं बर निवर ठेवायचा खराब होऊ नये म्हणून हा हा आमच्याकडे नाही ठेवत तस फक्त कपड्यांना बांधून ठेवायचं ते बर पा सहा दिवस चांगलं मुरेपर्यंत थोड हलवत राहायचं दररोज हो का
हा
हा आणि त्याला का हायब्रीज नाही लावायचं ना असा, हात पण नाही लावायचा,, फक्त दोन, तीन दिवसनी हलवायच फक्त. प,, त्याला जपाव पण खूप लागतं. व्यवस्थित ओड चमचा नंऽऽ सुक्या. सुका चमचा पाहिजे त्याच्यान चालवायच. मग रे रेसिपी समजली एकमेकांचीऽऽ हो, बरं वाटलं, छान वाटलं, हो ना... हो,,, आता थोड्यां च्या पाणी का मऽ हो, हो, साडेतीन, चार, साडेचार ला. हो, आमच्याकडे पावसाच वातावरण आय आज. हो, ना इकडे आता उद्या येईल आला तऽऽ कारण उद्या पौर्णिमा पण आय आणि वट पौर्णिमेला थोडा का होईना, पडऽऽ पडतोच बघ,, येतोच,, हो,, हो ओके ताई छान वाटलं, नविन रेसिपी ऐकायला मिळाली मला पण तुमच्याकडन रेसिपी कळाली. त्याच्यामुळे बघू आता पुढं तुमच्या पद्धतीनेच करू. हो हो चालेल चालेल चालेल करत जा परत फोन हं हो ठेवा हो